हॅलो
हॅलो हां बोला.
हा वर्षा बोलते मी.
हां बोला.
कार्य अँप म्हणून कॉल केले?
हा ठीक आहे.
हा मला निसर्गाविषयी बोलायचं होतं.
निसर्ग विषयी ठीक आहे बोल.
हा हा निसर्गाविषयी बोलायचं होतं निसर्ग कसा आहे निसर्ग तिकडे?
हाय वातावरण आहे गड्या चांगलं आहे.
हा पाऊस ते?
पाऊस वगैरे आहे पहा आता जरा कमी आलाय अचानक आता जून महिन्यात जून मे मे मे मध्ये तरी मे मध्ये तरी काय नव्हता. जूनमध्येध्ये एक दोन आठवडा पडला. आपले धरणे वगैरे नि निमण्यापेक्षा कमी तरी भरलेमम्या निम्म्यापेक्षा कमी काय ना तरी भरली.
पाऊस हो पाहिजे पाऊस पडायला पाहिजे अजून.
हो पाऊस पडल्यावरच निसर्ग मन किंवा आपला पूर्ण वर्षाच पाणी साता म्हण ते पूर्ण होईल
होय होय होय पाऊस पडायला पाहिजे अजून
येस ते आता तुमच्याकडे कसं पावसा आहे चालू पावसा
पाऊस सध्या तरी काही पाऊस नाही काय नाही पाणी पण इतकं काही नाही अजून पाऊस पडायला पाहिजे भरपूर लोकांच्या पेरण्या ते झालेत पाऊस पडायला पाहिजे
आता हवामान अंदाजातून असा तर बावीस पंचवीस तारखे नंतर चालू होईल असं म्हणतात तरी हवामान अंदाजाने असा अंदाज वर्तवलाय बघू आता काय होतय
शेतकऱ्यांनी पेरणी केले पाऊस पाहिजेच.
हो हो आता तुला माहिती आहे का आपण एकदा मागच्या वर्षी आपण एका ठिकाणी गेलो होतो. पावसामध्ये भेजत?
हा.
हा मग ते, तिथं किती म किती हिरवंगारए. असं पाऊस. पाऊस पण मस्त पडला होता.
होय होय होय. छान होता.
आता आपण पावसात मस्तपैकी अ- भुट्टा वगैरे खाल्ल्याला माहिती होता का? माहितीय का तुला?
होय होय होय.
किती मस्त होते ना दिवस ते.
आता हिरवगार मस्त छान वाटतय नाही?
होय. तिथं आत्ता असेल काय? नसेल काय? माहीत नाही खरं त्यावेळी- तर मस्त वाटलेलं आपल्याला.
हा ह होय होय मस्तच. पण- पाऊस थांबलाय. आता पडायला पाहिजे पाऊस- पेरण्या ते झाल्या इथं. आपल्याला पाऊस पाहिजेए. कारण की इथ शेती भरपूर आहे. शेत्यांची पेरणी ते चालू आहेत.
हो होय आपला- आपला देश तरी शेतीप्रधान देश आहे. त्याच्यानुसार- तर पाऊस तर भरपूर पाहिजे आपल्याला. काय हो वातावरण- काय आपलं जरा हे प्रदूषणामुळे त्यां न होऊ शकते का असं पावसच?
होय होय प्रदूषण- प्रदूषण भरपूर आहे ना? आपल्या इथं त्याच्यामुळं-
प्रदूषण आता हल्ली सगळीकडेच वाढलंय आता- बाईकचं प्रदूषण. परत- आपले कारखाने वगैरे आहेत. विविध प्रकारचे त्याप्रमाणे-
हा आणि त्यात बरं झालं की बाबा इलेक्- ट्रिक गाड्या आल्यात. त्यानी थोडंफार असं ना, अ- प्रदूषण कमी व्हायला लागलय.
हम्म. बरोबर आहे.
हो. इलेक्ट्रिक गाड्यामुळे तेवढं कमी व्हायला लागं-
आणि झाड लावण तर आत्ताची सक्त जरूरत आहे.
होय. झाडाची गरज आहे आता.
झाडे ला झाडे लावा झाडे जगवा. हा तर उपक्रम एकदम बेस्ट आहे. काय वाटतं? तुला ह्याच्याबद्दल काय, काय म्हणायचंय?
मला असं वाटतंय बाबा. आपण प्रत्येक जणानी एक- एक, एक -एक झाडं लावली पाहिजे. असं शाळेतली. शाळेत जाऊन, शाळेत जाऊन- हा.
मला असं नाही वाटत. आपण एका व्यक्तीनं एक- एक पूर्ण एका वर्षाला एक दहा तरी झाडं लावायला पाहिजे असं मला वाटतय. असं लावल्यानंतरच त्याचे- दहा झाडं लावून एका वर्ष. एका व्यक्तीने एका वर्षात दहा झाडं लावून- त्याच संगोपन करून ते एक वर्ष, दोन वर्ष तरी त्या झाडपाचं झाडाचं- संगोपन करून त्याला वाढवलं पाहिजे. असं मला तरी वाटते. तुला ह्याच्यावरून काय वाटते?
मला तरी वाटतं कि बाबा सगळ्या शाळेतनी हा उपक्रम ठेवला पाहिजे. झाडे लावा -झाडे जगवा. शाळेत असू दे. कु - ठे असू दे. अ हे झाडे लावा हे ठेवायलाच पाहिजेत. आता सक्त जरुरत आहे झाडांची.
कट कुठ कुठ म्हणजे तुला असं कुठ वाटते कोण ते मेन लीडर कोण असतं
हे सांगायला कोणतरी असतच ना,
आपणच सुरुवात केली तर दुसरी सुरुवात करणार ना?
येस. हे पण आहे बरोबर आहे. तर कोणतरी लिडर एका शहरस-
की बाबा तू तुम्ही पहिला करून दाखवा. असं म्हटलं जातय ना? म्हणून आपण- पहिला करून दाखवायचं.
बरोबर आहे.
हा शाळेत नाही असू दे किंवा सरकारी शाळेत सरकारी दवाखाना असतो ना तिथले असू दे अ असे जो पेशंट चांगला होऊन जातोय त्यांनी कुठ तरी एक झाड लावलं पाहिजे.
म्हणजे तुला असं म्हणायचं की बाबा सरकार आपल्यावर पट्रोल करते म्हटल्यावर सरकारनंच आपल्याला सगळ्या देशवासियांना सांगितलं पाहिजे की बाबा असं असं झाडे लावा झाडे जपवा. हम्म मा असं बोल ना
झाड झाड महत्त्वाची जाता कसं र रस्त्यावरन त्यांन झाड कापली गेलेत ना त्याच्यामुळं
ते मला तर अजिबात आवडत नाही मला सुद्धा मला तर अजिबात आवडत नाही झाड एका रस्त्यासाठी हा बाबा रस्ता एक महत्त्वाची गोष्ट आहे ही मय ठेऊ काय.. पण आपल्या आपल्या देशातच फक्त असं होतं की बाबा कच्यासाठी झाड कापलं जाते. तर त्या झाडापासून आपल्याला किती ऑक्सिजन मिळत हे सरकारला त्या लक्ष देत नाही.
हा
हम म्हणजे झाड जर आता अनेक देशामध्ये तर मी बघितले मी सोशल मीडियावररती बघितलं. कि अनेक देशात एका म्हणजे रोड चाललेला एक आहे ज्यातून एका मॅप मधून तर झाडासाठी तिने रस्ता फिरवून घेतली.
हम् हम् हम्
स् रस्ता फिवून घेतली म बघ तेना किती म्हणजे निसर्गाचं हे आहे. निसर्ग यालाच निसर्ग जपण यालाच म्हणतात ग.
होय होय होय
हं तुला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे आवाज येतोय का तुला तुझा मला.
हा हा येतो येत मला असं वाटतं की बाबा लहान मुलांचे वाढदिवस केले जाते त्या दिवशी त्या मुलाकडून एखाद रोप लावलं पाहिजे.
वाढदिवस हा बरोबर आहे बरोबर आहे.
हा रोपटे लावलं पाहिजे कारण की त्याच्या आईवडलांने त्याला सांगाव की बाबा तुझ्यावर दिसायला हे अ,, रोपट लावलं गेलंय. अशा कित्येक जणांचे वाढदिवस जरी साजरे केले,, किती जरी झाड होतील. आणि हळूहळू प्रदूषण कमी होत जाईल.
त्या झाडामुळे प्रदूषणच नाही होत,, कीऽ अ, सगळं निसर्गच आपला बदलऽ त आपलं सगळंच, पाऊस पडेल,, झाडे चांगले राहतील, ऑक्सिजन फ्री मिळेल, आपलं जेऽ पृथ्वीवर जे निसर्गाच, असंतुलित पना चालू आहऽ तो एका झाड लावल्यामुळे आपल्या सगळा हे होईल म्हणजे स
होय होय होय होय
हा असं तुला म्हणायचं आहे ना
हा,, मग झाडं, झाडं लावणे अत्यंत गरजेचं आहे.
हो, हो हो,
ह्म, पाऊस पडायला पाहिजे,,
तुझा आवाज येत नाही मला.
हां,, हॅलो,
हॅलो,
आवाज येतोय?
हां बोला. हा येतोय बोला.
तिकडं पाणी तन कसं काय आहे?
तेऽ पाणी,, हा बऱ्यापैकी, बऱ्यापैकी आहे.
हा, हा, हां
पाण्याचं काय, इथ काय तडजोड नाही आह.
अ,, इथं आपल्या इथं पाणी भेटऽऽ ही म्हणताना काही वाटत नाही, पण बाकीकडं पाणी अत्यंत कमी आहेऽ ं छोटी छोटी मुलं असतात, किंवा असं त्यांना किती असं दुष्काळाचाऽऽ पुढे जावं लागाय लागलंय,, त्याच्यामुळ निसर्ग हा वाढव लागतोऽ पाहिजे,,, झाडं लावली पाहिजे,,
हो,,, त्याच्यावरती आपण विचार करून काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या युथनीऽ स सगळ्या युवा पिढीने काहीतरी केलं पाहिजे.
होय, होय, होय ह,
अग आपल्याकडून जेवढं होतंय आपण तेवढं प्रयत्न करतोच,,, आणि इथून पुढं करूयाच.
करूयाच, करूयाच. आपण,, आपण प्रयत्न करत राहायचं, आपल्यासोबतऽ जे करतीलन ते करतील मग. आपण प्रयत्न करायचं,, कारण आपल्या बघून तर पाठिंच्या करतील.
हम्म,, करतील ते करतीलऽ तील हा नाही,, करतील म्हणजे करायलाच पाहिजे,, आपण त्यांना असं प्रवृत्त करायचं नाऽ कि बाबा,, आपण त्यांच्या निसर्गावरत्वर्नऽ
कारण आपण पहिला केलं तर मग तेी करणार ना,, म्हणताना आपण पहिला करायचं.
आपण करतोयच, बरोबर आहे,, कारण आपल्याऽऽ आपल्या, आपण त्यांना सांगितलं पाहिजे ना महत्त्वाचंऽ बाबा निसर्ग आपण जपल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा काय होईल, काय नाही. फायदे केंवा तोटे,, हे दोघां, हे दोन्ही पण समजून सांगितलेऽ श लोकांना सोशलऽऽ कळणार नाही की बाबा असं हे असते ते असते
हो हो हो
ह
चालत चालते
ठीक आहे आप थँक यू ठथॅँक्यू